हां बोल हा. आपला काय विषय जरू होता अ नॉनव्हेज खात नाही काय तुम्ही.
हो हो नॉन व्हेज नाही.
म्हणजे कायच खात नाही असं एक
नाही नाही काहीच नाही म्हणजे आधीपासूनच नाही चालत मला.
म्हणजे घरीच खात नाही की म्हणजे तुम्ही फक्त खात नाही.
नाही नाही पूर्ण घरी म्हणजे आधी म्हणजे माहेर पासून नाही खात. आणि नवरा एकदा खात होता पण माझ्यामुळे सोडलं त्यांनी.
होय काय.
हो.
हा हा मग आता घरी तिकडे सासरला कोण खातं की नाही.
अ नाही म्हणजे सासरचे खाता पण आम्ही म्हणजे वेगळे राहतो. सासू सासऱ्यांमध्ये नसतो आम्ही. म्हणून त्यांनी खाल्लं नाही खाल्लं काही प्रॉब्लेम नाही कारण मला चालत. मी म्हटलं तर इकडेच बनवते माझ्याकडे.
हा हां म्हणजे तुम्ही त्यांच्यासोबत नाही का राहत तिथे.
नाही नाही. ह बाकी मग मी वगैरे असले कि मग नाही बनवत ते.
हा हा हा.
हम्म.
मग बाळाला तेन बघायला येतात की नाही.
हा येतात अधनमधून.
हम् हम्
हम्म
मग त्यात काय करायचा काही विषयच नाही मग नॉनव्हेज.
नाही नाही नाही चालतच नाही म्हटलं तर करायचा विषयच येत नाही.
होय.
हम्म मला, म्हणजे वास पण नाही सहन होत त्याचा मला मळमळ होते. हो, हो.
हा, हा आमच्या घरी कस, सगळे जास्त म्हणजे आता, सोमवार, मंगळवार कधी खात नाहीत त्यांचा सोमवार, मंगळवार म्हणजे कोनच खात नाहीत त्याच्या नंतर बुधवारी गुरुवारी पण आम्ही सगळे पाळतो, गुरुवारी पण खात नाही. शुक्रवारी, शनिवार, रविवार म्हणजे क, आठवड्यातन बाबा एक एकदा तरी हा आठवड्यात एक दिवस तरी लागतच लागत.
हा, हा, हा.
हा, म्हणजे ते आता कसं सवय झालेय ना.
हम्म, हम्म.
आता परवा पण, म्हणजे माझ्या भाच्याचा बड्डे होता दादाच्या मुलग्याचा, त्यावेळी पण सगळं नॉन व्हेजचाच प्रकार केलेल म्हणजे चिकन फ्राय केलेला, त्याच्यानंतर मटन चॉप्स केलेलीत म्हणजे छान केलेलं सगळं असं, म्हणजे माझ्या वहिनी पण सगळं वेगळं प्रकारच्या रेसिपी ट्राय करतात ना
हा, हा
असं म्हणजे घरी त्यांनी डिंकाचे लाडू, त्याच्यानंतर मोतीचूर लाडू. अ, त्याच्यानंतर आपले कळीचे लाडू व गुलाब त्यामुळं, वेगवेगळ्या प्रकरच्या रेसिपी सगळं -सगळं ट्राय करतात म्हणजे विकायला बाहेर पाठवत. असं
हा, हा अस.
हां घरी सगळ्या प्रकारचे लाडू तेन करून विकायला देतात म्हणजे आता तुम्ही ऑर्डर दिली की तुम्हाला लगेच, तुम्ही ऑर्डर दिल्यानंतरच करणार क असं नाही की आधी करून ठेवलय, त्याच्यानंतर, म्हणजे नंतर तुमचे कधी ऑर्डर येणार त्यावेळेला येणार असं नाही, तुम्ही सांगितनंतरच तुमची ऑर्डर करणार.
हा आणि कुठे करता ते?
हे इचलकरंजी मध्ये करतात!
अजून.
तुमच्यापासून लांब आहे सोडा थोडं.
हो, आणि तुम्ही कुठलं हाय मग प्रॉपर?
मी प्रॉपर गारगोटी ची हाय.
हा, ह पन तुम्हाला नाही, नाही ऐकलेलं नाही मी.
हा म्हणजे गारगोटीची हाय मी प्रॉपर, मग म्हणजे शिकायला मी कोल्हापूरला मग कोल्हापूर तर ऐकून माहित असेल?
हा, हा, हो.
हम्म, मग कोल्हापूरमध्ये मी शिकायला येतं होते. हा, भाव आहे मला मोठा.
बहीण नाहीये?
बहीण नाही आम्ही दोघेच हाय, मग मला काकांची मुलगी एक हाय आमच्या तीच लग्न झालंय.
हो, हो, ह ह
असयं मग ते हा ते म्हणजे आमचे सगळे जॉईंट फॅमिली असल्यासारखंच हाय. म्हणजे ते सगळे राहायला इचलकरंजीला असतात असं म इचलकरंजीला असतात आणि ज्या वेळेला सुट्टी म्हणजे कधी काय कार्यक्रम असेल फंक्शन कायतरी म ता त्यावेळी ते सगळे गावी येतात मग आम्ही कधीतरी सुट तिला जसं कंटाळा आला असं की आम्ही राहायंला येतो इकडे मग आता पण मी सुट्टी हाय म्हणून आठ दिवस म्हणून मी आलेली इकडे इचलकरंजीलाच कारण का माझं गाव जरा लांब पडतंय ना मला तिकडं
हो हो.
हा कोल्हापूर मधून म त्याच्या त्यामुळ मी इथं इचलं करंजी मध्येच आले म्हणजे दिदी पण माझी राहायंला कोल्हापूरमध्येच आहे. म आम्ही सगळीच परवा बड्डे होता संडेला म्हणून आम्ही सगळीच इकडे आलेलो राहायला.
हा हा
हा म आता कॉलेज सुरू झालयं माझं त्यामुळे आता जायचं.
अच्छा मंग तुमच्या इकड काही पाऊस वगैरे आहे का?
पाऊस आता म्हणजे आठ दिवस कंटिन्यू नव्हताच पाऊस ऊन पडलेला भरपूर म्हणजे आता असं वाटत होतं की बाबा हा पाऊस येणारच नायं कधी असं असं ऊन पडलेलं एकदम असं कडक पण कालपासून एवढा पाऊस हा कालपासून एवढा पाऊस सुरू झालाय.
पण पाऊस येतोय इकडेपण
हा कालपासून एवढा पाऊस सुरू झाला की बाबा म्हणजे कंटिन्यू पाऊस सुरू आहे.
हूं हूं
असं झालंय जास्त पाऊस सुरू झालाय कालपासून म्हणजे पाऊस पाहिजेच सोडा आता आमच्याकड कसं भात तुमच्याकड काय पिकतंय शेतामध्ये
अ शेतामध्ये काय सोयाबीन वगैरे माझ्या इकडे त ते लावलंय.
हूं
आणि बाकीची मला कायं एवढी आयड्या नाहीये.
हा म्हणजे कसयं आमच्या इकडे पण आता भात लावतात शेंगा भुईमुग माहित असल शेंगा त्याच्यानंतर सोयाबीन ऊस म त्याला कसं पाणी लागतं ना भरपूर
हो हो.
सोयाबीन आणि शेंगदाणला एवढं नाही लागल पण भाताला नंतर भात आमच्या इकड दोन प्रकारच लावतात एक असं बी पेरून लावतात
हां हां
आणि असं म्हणजे हेच नी कसल की रोप लावून म्हणजे आता तुम थोड्या असं भागात रोप लावायचे म्हणजे भाताची पूर्ण मं ते थोडी मो झाली हा ते थोडी मोठी झाली की त्या आपण जे शेत करणारे त्याला भरपूर पाऊस लागतो.
हा हा
मग ते पाऊस पडल्यांतर पूर्ण चिकलून घ्यायच म्हणजे पूर्ण चि चिक्कल करायंचां शेतात एकदम असं चिक्कल व्हायला पाहिजे असं घट्टपणा नको शेतात जरा पण आणि त्या चिखलामध्ये ते सगळ्याचे रोप असते की मोठीे मोठे झालेले ते असे नुसते लावतचे जाय तर म्हणजे ते छान असत क त्याच भात पण पीक पण जास्त येतय. आणि आम्ही पण कसं करतो की ततिथे एक वर्ष आड भात करतो म्हणजे आता ह्यावर्षी केल की ते पुढच्या वर्षी करत नायं त्याच्या पुढच्या वर्षी करतोय. का तर ते रोप लावल्यामुळे भात जास्त होतोय. मग आम्ही कस घरात चौघ च असतोय दादा मी मम्मी आणि पप्पा चौघच असतोय आणि इकड. हा इकडे चलकरंजीला एक म्हणजे एक दोन गोणी पाठवून देतोय भाताचे
हो हो.
हा म्हणजे जास्त होईल त्याच्यावर असतय ना ते जास्त झालं तर देते. म्हणजे पावसाच्या ह्याच्यावर आहे आता माग मागच्या वेळी पाऊस नव्हता. अ ऑगस्ट कड जास्त पाऊस पडायला लागला. त्यावेळे पण आम्ही रोप लावून लाेवले आणि आता पण आम्ही तसंच केलं ह्यावेळी काही भात केलं नाही. त्यावेळी फक्त भुईमूग आणि शेंगा केल्यात.
अच्छा तुमची स्वतःची घरची शेती वाटत.
हो हो घरची शेती आहे आमची
हा मग तुम्हाला शेतीबद्दल सगळं माहिती वाटत.
हा घरी म्हणजे मग गेल्यानंतर मी कधी जात नाही शकली. मम्मी ते पण आमच्या कधीतर असं काम असेल तरच काम असलं तरच त्या कधी तर जाते पण माहि पाहिजे ना सगळ.
हो हो नाही मला शेतीबद्दल एवढं बेसिक नॉलेज नाही कारण शेती वगैरे आम्ही कधी तरी वर्षातून कधी काय कार्यक्रम असला तेवढाच बघतो कारण अ बाई बाई लावलेली असते ना आईकडे
हा.
हम्म.
आम्ही कसं शेतीला मध्ये आम्ही म्हणजे घरी करतोय सगळी शेती आणि पप्पा कस म्हणजे ते थोडे माणस लावून करायचे. असं तेन करतोय सगळं म्हणजे सगळंच होत नाही ना घरी
हा हा म्हणजे मग पप्पा फक्त फार्मिंगच करतात का?
हा पप्पा हा पहानी करायच. मम्मी कधीतरी जास्त बायका घेऊन गेली शेताकड तर तेवढंच म्हणजे निरीक्षण करायचं सगळ शेतातलं असं. म्हणजे त्यांच्या सोबत म्हणजे ते भांगलणी करायला लागत्या म्हणजे सगळं. ते हा तण तेन आलेलं सगळं काढायला लागतं ना शेतामध्ये
हम् हम्.
हम्म मग त्यासाठीच पण लागत शेतात जायला माणसं लागतात भरपूर
हम्म हम् सहसा म्हणजे माझ्या घरच्यांना पण एवढी आयडिया नाही आहे हे फार्म वगैरे विषयी आधी म्हणजे बाबा वगैरेच बघायचे ना सर्व आणि मग बा. वगैरे माणस लावायचे मग घरच्यांच कधी लेन देणच नव्हतं शेती सोबत फक्त यायचं वगैरे तेवढं भेटायचं मग आ. आता करतात माणसं वगैरे लावून कारण मग ती शेती आहे, मग त्याचा उपयोग पण झाला पाहिजे असं म्हणून
होय काय नाही शेती पाहिजे हे बघ शेतीमधलं कस? पण सगळंच विकत विकत आणून खातोय आता शेतीमध्ये आम्ही आता ऊस लावतोय आम्हाला साखर घरची येते म्हणजे सा. साखर आम्हाला विकत आणायला लागत नाही त्याच्यानंतर तांदूळ विकत आणाला लागत नाही मेन म्हणजे आता कडधान्य मसूर म्हणा मूग त्याच्यानंतर दिड का काळा देडका असतो ते सगळं काय आणायची गरजच नाही विकत.
माझ्या आई पण मा काही ना काही पाठवत असते. कधी मागं एक वेळेस काकडी लावलेली होती. वांगी लावलेली होती.
हा आणि सगळं सगळं तुम्ही बऱ्यापैकी सगळं शेती लावल्याचा हा एक फायदाय. की बाबा तुम्हाला सगळं चांगलंच खायला मिळतय. जेणेकरून तुमच्या शरीराला सगळं चांगलं मिळतय. विकत आणून खायची कायच गरज नाही. आणि तिथं तुम्ही आता एक भाजी कशी झाल्या तीस रुपयेला एक
हो आणि आपल्याला ते स्वतःच्या शेतीच म्हटलं, त म ताजं पण मिळत.
ताज मिळतय. विदाऊट केमिकल मिळ ते. आपल्याला थोडीच माहितय कि ती भाजी किती दिवसात पिकवल्या काय केलंय. असं हा त्या त्यामुळे ते सगळं आपल्या पोटाला चांगलं मिळत. म्हणून आ म्हणजे फायदाय की बाबा शेती पण करायलाच पाहिजे, कारण का सगळ्यांनी जर असं म्हटलं की बा हा शेती करायला नको. हे करायला नको. मग आपण पण काय खाऊ शकणार ना.
नाही पण बरबरे. शेतकरी आहे म्हणून ते खाणंय.
हो हो जर समजा आपण सगळ्यांनी जर असं म्हटलं की हा शेती नक् को. आपण बाहेर जाऊन राहू. नको. पण ते होत नाही ना. सगळ्यांना असं म्हणते क आपण खाणार काय पोटाला?
बरोबर.
बाकीच ज्या पोटाला जर नाही मिळेल तर, आपण कामच करू शक त नाही. कुठलं पण असू दे ते. म्हणजे कंपनीमध्ये
आलेलाय भाजीपाला असं म्हणजे मार्केटमध्ये कसाही मिळतो आणि मुलींमध्ये मग काही ना काही प्रॉब्लेम वगैरे येतात.
ह
पिरियड चा वगैरे आणि पुढे प्रेग्न्सीचा प्रॉब्लेम.
हो हो हो. ह्या भाजीमुळे, केमिकलमुळे आपल्याला ते सगळा त्रास होतो. आपण ज कस. ताज ताज गावाकडचं खालं की आपल्याला कायच त्रास होऊ शकत नाही.
हम्म. आणि आता त हल्लीला पी सी ओ डी. प पी सी ओ एस भरपूर निघालेलेते. त्याच्यामुळेच.
भरपूर भरपूर प्रमाण वाढलंय सगळ्या गोष्टी ष्टींच. म्हणजे आता पोरी सगळ्या गोष्टींचा त्रास व्हायला लागला.
कुठे म्हणजे कमी वयातच केस पांढरे होणं. केस गळणं वगैरे काय काय. हे खान खान पण व्यवस्थित नाही ना म्हणून. सगळ्या गोष्टी आता हायब्र्रीड यायला लागल्या. व्यवस्थित भेटत नाही. हम्म झोप बाळ झोप. हम्म.
हम्म.